हॅलो हॅलो हॅलो हा येतोय येतोय येतोय
हॅलो
हॅलो येतोय का आवाज
हो माझ्याकडे नाइ नेटवर्कचाच प्रॉब्लेम आहे बाहेर येऊन बोलाव हा येतय का
हा हा हा येतोय येतोय येतोय हा
ह इक इकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे हा हा बुला झालं जेवण वगैरे हो हो
हा आज नाही आज उपवास आहे ना तुमचा नाही का?
नाही ना मी नाही करत.
नाही का आज आहे आमच्या सगळ्यांचे उपवास आहे. अच्छा-अच्छा कोणीच नाही करत का घरी?
नाही ना नाही.
अच्छा-अच्छा ओके ओके आमच्याकडे आहे सगळ्यांचे.
हो मग आज सायंकाळी होडता का मग?
नाही उद्या उद्या.
हो एकादशी एकादशी.
हा एकादशी आहे ना म उद्या सोडायचा.
मग काय खाता मग आता ते प आपला काही नाश्ता वगैरे?
थोडीशी खिचडी खाल्ली साबुदाण्याची हा. आता मग त्याने पण त्रास होतो म ऑपरेशन झालंय ना माझं पित्ताचा. मग त्याना पण त्रास होतो मग फळं हा फळं वगैरे खातो असं.
हा ते पचायला थोडस हेवीच राहते ना हम्म.
दाण्याने ही त्रास होतो मला मग.
हो माझी मुलगी आता शाळेतून येत होती माझी मुलगी नाही काय शाळेतून येत होती तर तिथे एका मंदिरम ते अ ते प्रसाद दान करत आहेत म्हणते तेच नाही का नाश्ता आपला खिचडी.
खिचडी हा खिचडी हा हा तिथे आय हा. हो तसंच चालू आहे आज सगळीकडे ते हा.
हाव. मी म्हटलं होतं मुलीला क काऊन नाही खाल्ली म्हटलं.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
नाही मम्मी म्हणते कोण जाते म्हणते तिथं खायसाठी कोण देणार म्हणते.
हो ना आज सगळ्या देवळातमध्ये तोच प्रसाद म्हणून देतात. खिचडी, रा राजगिरा लाडू.
हो हो आणि शिवरात्रीला पण असंच करता. अथवा ना.
हा शिवरात्रीला पण असच हो हो.
मी शिवरात्रीचा करते शिवरात्रीचा करते हा नाही. करत हा नाही करत मी हा. शिवरात्रीचा करते.
हा हा मग काय स्वयंपाक केला मग आज?
आज आता भेंडीची भाजी मसाला भेंडी. मुलीना बनवली माझ्या हम्म.
मोठी आहे का का लहान आहे?
अ नाही बारावी झाली आहे मुलीचा
हा हा हा अच्छा हा मोठी आहे. ते कामं स्वयपाक वगैरे
हो स्वयंपाक येते सगळंच येते नॉन व्हेज, व्हेज.
अरे वा
सगळचं हो हम्म आता कुठे नंबर वगैरे लागला तर मग आलं पाहिजे ना बनवायचं.
हो -हो बरोबर ये, बरोबर ये म सगळं यायलाच पाहिजे प्रत्य प्रत्येकाला मुलगा काय, मुलगी काय थोडंफार यायलाचं पाहिजे प्रत्येकाला. आपल्यापूरत का होईना बनवायला यायला पाहिजे असं.
हा आणि ते नुसं मॅगी म कोणाला आवडते मॅगी वगैरे पण ते मॅगी खाणं चांगलं नाही राहात.
नाही-नाही हं चांगली नाही. हे यायलाच पाहिजे सगळ्यांना.
हम्म, येते माझ्या मुलीला सगळंच.
पोळ्या, चांगलंय -चांगलंय खरंच चांगली गोष्ट आहे, म त्याच्याशिवाय मग मुलांना नाही समजत. बाहेर गेले ना ओ अचानक कि मं हाल होतात मुलांचे.
हा, हेच त
हो.
म्हणून अं येते मुलीला सगळंच येते. चिकन म्हणा किवा, हो हो सगळंच. सगळं, ते पुन्हा युट्यूब निघलंय, आपलं युट्यूबवर
हो -हो, हो -हो त्याच्यामुळे तर चांगलं झालंय खरंच, युट्यूब वरन खूप चांगलं म्हणजे जेवढं वाईट ये तेवढं चांगलं पण आहे ते, म्हणजे बाकीच्यात काही हा चांगल्या गोष्टी शिकता येतात, आपण म्हणतो मुलं बघतात मोबाईल पण हे चांगलं शिक शिकताय येत त्याच्यातनं काही
हो -हो माझ्या मुलीला ड्रॉइंगचा खूप शौक आहे, ड्रॉइंग वगैरे भर पुर चांगल्या बनवतात.
हो का?
हो -हो ड्रॉइंगच खूप, मला तीन मुलीच आहेत.
अच्छा-अच्छा, ओके-ओके.
तीन मुलीच आहे, एक ती लहान मुलगी कराटेला जातो कराटे मधी आहे ती चॅमपियन ना एक मोठी ड्रॉइंग आहे, मधली पण हुशारच आहे, तिघी छानच आहेत.
अरे वा, चांगलंय- चांगलंय. बरे चांगले शिकवलंच पाहिजे.
हो, तिघी मुलींना माझ्या स्वयंपाक वगैरे येते. तिघी, तिघी मुलींना नाही का येते स्वयंपाक.
अरे वा, खरचं चांगली गोष्ट आहे, हम्म.
आता आम्ही शिकवलं ना कुठे बाहेर वगैरे गेलं, तर मग आलं पाहिजे काही तरी बनवून खाता तर आलं पाहिजे, ते हॉटेलचं कुठं चांगलं राहत.
बरोबर ये, उपाशी राहिल्या नाही पाहिजे पोरी.
हम्म, त्याच्यासाठी म्हणून
काही-काही करून खाता येतं ना पोरीना.
हा -हा तेच, मग आता आम्ही इकडे बाहेर असतो गावात कडे सासू- सासरे वगैरे तर बायचान्स कधी जावं लागते. त्याच्यासाठी म्हणून अं शिकवलं मुलींना.
हो,
हम्म.
म काय मम्मी नाही तर हालं नही होईल, मम्मी नाही तर काय बनवु. जेवायला काय खाऊ आपलं आपलं बनवून खाऊून मस्त होऊन जायचं. कोणाची वाट नाही बघायला लागली पाहिजे. आपलं आपलं तर खाऊन घ्यायचं
हम्म.
तेच तर आहे ना, काही काही मुलींना नाही येत.
पाणी वगैरे आहे का चोवीस तास तुमच्याकडे?
काय म्हटलं? पाणी पाणी नाही ना आज अरे कालही ऊन तापली आजही ऊन ताप पली खूपच गरमी होतात इकडे हो.
काय एक दोन तीन दिवस आला पाऊस आता बिलकुल नाही इ तकी गरमी होतंय ना खूप
तर मी हो, तर पडून गेला की जास्त गरम होतंय.
हो.
पळत राहिलं की
हम्म काल पण चांगली ऊन निघली आज पण चांगलीच म्हणजे असं गरम गरम वाता तावरण आहे म्हणून त्याच्यामुळे खूपच गरमी होते. हम्म.
जास्त गरम
हम्म नेटवर्क इश्यू झालाय का आवाज नाही येतय क्लिअर तुमचा
अच्छा हां ते इथे मी थोडं किचन मध्ये आले ना इथे वायफाय नाही
हम्म नाही मला तर बाहेरच येऊन निघूनच बोलावं लागते इथे हम्म रूम मधून बोलूच नाही शकत बाहेर येऊन बोलावं लागते.
अरे बापरे! म्हणजे घरी वायफाय आहे का डेटा आहे? कसं आहे?
नाही नाही डेटाच आहे वायफाय वगैरे नाही, डेटाच आहे ते. तर ते नेटवर्क इश्यू आहे त्याच्यानी बाहेरच येऊन बोलावं लाग
हम्म फार प्रॉब्लेम होतो या पावसा-पाण्याचा त्रास होत तो मग, हो ना, अजून काय करता का घरी घर बसल्या काही व्यवसाय वगैरे काय करता तुम्ही?
काहीच नाही ना काहीच नाही मी याच्या पहिले तिकडे होती बाहेर तर पार्लरच वगैरे केली होती आ ता घरीच राहते कुठच नाही जात.
हां हां पार्लरच मग कसं टाकलं होतं हे
नाही नाही क्लासेस घेत, क्लासेस घेत होती नाही नाही क्लासेस घेत होती. क्लासेस घेत होती.
हां हां.
केला दोन तीन वर्ष मग निघून आहे, म्हणजे मग इक इकडे निघून आली बाहेर.
हां हां हां.
त्याच्यासाठी म्हणून मग आता घरीच राहते.
अच्छा! मग करायचं काय तरी थोडंफार
हो करते आता ते मुलींना वगैरे कधी मोठी वगैरे मुलगी कधी म्हटली मम्मी क्रब वगैरे करून देत तर घरच्या घरी वगैरे करून देता आहे, गावाकडे वगैरे गेलात. तर ताईच्या मुली वगैरे आहेत त्यांना वगैरे
हा हा हा हा मग जाऊ ते घर बाकी नाही काय तर मग आपल्या घरच्यांना तरी
हा हा
ह मग ते घर घरी म्हणजे बाकी मुलांना बाहेर नाही जावं लागत. त्याच्या पण बाहेर हल्ली खूप पैसे घेतात ओ.
हो खूपच घेतात ना हम्म
खूप पैसे घेतात, तीन तीनशे चारशे आणि कितीतरी पैसे असतात त्याचे
मग ते फेशियलची किट, ते किटस किती शंभर दीडशे दोनशे रुपयाला असते पण ते कमवतात किती.
हो बघा ना. हे आपण पण घेऊन आपणही घरी करू शकतो पण आपल्याला कंटाळा- ते कोणीतरी करून दिलं पाहिजे, नाही तर त्याच्यात पण भरपूर प्रकार आहेत ते फेशियलचे, हो ना लोक असतात पाहिजे मग ब्लीच नाही नाही आहेत अजून आहे आहे, आहे अजून. हा. झाले किती कॉल झाले तुमचे? कॉल किती झालेत आता?
मी अ काल म्हणजे सगळ्यांशी फक्त बोलणच केली मी स्वतःहून, फक्त एकालाच लावली होती फोन. ते मला समजलंच नव्हतं ना हे कुठून कॉल करायचा म्हणून.
हा हा हा
अ म्हणून मग काल एका ताईला विचारलं, तर मग त्या ताई सांगितल्या साहेब, तुम्ही सांगितलं का?
हा मीच मीच सांगितलं हा, मीच सांगितलं हा.
हा मीस विसरून गेली बघा तर मग म्हणून मग नाही का ते मला जमलं पण नाही, मग कस रूम मध्ये थोडासा नेट. म मग तारा सांयकाळ झाली ना मला मग आता राञ साडे दहा त्यानंतर मॅसेज येत होता गृप वर पण आत्ता कसं लेकरांची शाळा राहते मग सकाळी उठावं लागते, म्हणून मग मी म्हटलं असू देे म्हटलं.
बरोबर आहे रात्री होत भरपूर पूर्वेळ चालू होत्या, बायका काही बोलत होत्या पण रात्री मलाही नाही जमत. असं असत मग फोन वर बोलायला मुलीचा अभ्यास असतो मग ते घ्यायच. थोडंफार मग त्यात वेळ जातो सगळा बरोबर आहे. ते नाही होत मग हम्म.
हम् माझ्या वेळेस एका मुलीत सकाळी सातची शाळा राहते तर मग सहा वाज तो उठा नाश्ता तिस काही टिफिन पोळी भाजी बनवून देते ना. त्याच्यासाठी म्हणून मग नाही जमत, म्हणून मग मी झोप कोण गेली होती.
अ
नाही ना, पुन्हा मग बाहेर निघून बोलावं लागते हं.
हा रात्रीचं कुठे? रोज पोळी भाजीचं देतात त्या डब्यातमध्ये?
हो हो हो.. बारा वाजेपर्यंत शाळा राहते पण मी जे रोज पोळी भाजीचं देते तिला.
अरे वा! चांगले पण ही सवय चांगलीयं.
हम्म ते मॅगी, पास्ता हे वगैरे नाही देत ताई मी. पोळी भाजीचं देते. एखादी बाय चान्स फोडणीचा भात वगैरे तर माझा कंपलसरी पोळी भाजी.
खरंच चांगलं आहे तेच. हल्ली मुलांना काय काय लागत नाही तर हो बाहेरचं काही पण. हो मग हेचं पाहिजे तेचं पाहिजे असचं मुलांचे पण फार नक् खरे असतात हल्ली.
हो तेचं तर.
हा हा हा.
मी माझ्या मुली सगळचं खातात असं काही नाही पण थोडं बहुत कमी आहे इकडे तिकडे थोडंसं होते पण त घेऊनं खाऊनं घेतात घ्या ह हो हो.
ते आता मुल म्हंटले की काही ना काही थोडंफार करतातचं मुलं नखरे मुलाचं मुलांनी नाही करणार मग काय तर आपण करणार मुलं करतातचं.
अ आता मग श्रावण सोमवार लागेल का मग आता आजच्या एकादशी झाली की
नाही अजून आहे ना आता आषाढं चालू आहे मग आषाढं झाला की मग हा मग पुढच्या महिन्यात श्रावण लागेल मग श्रावणात हा ऑगस्ट मध्ये श्रावण आहे.
हा हा मला वाटलं की जे आता हे मग आखाडी वगैरे करता का तुम्ही?
नाही नाही आम्ही नाही.
हो का.. आमच्या इकडे म्हणजे आखाडी करतात. म्हणजे स वर्षाचा पहिला सण नाही का? आ आखाडी म्हणून करतात इकडे को